हॅलो
हा
हा ताई शाळा वगैरे चालू झाल्या म्हंटलं कसं आहे मग मुलांच्या शाळेचं वगैरे जातेत का मुलं शाळेत
नांटी पर्सेंट डार्क घेऊन गेलेत चॉकलेट हो हो येतोय येतोय येतोय
हम मग तेच म्हणलंय जाताय का शाळेत कितवीला आहे
माझी मुली मोठी आहे दोन्ही पण कॉले वैररे झालंय लग्न झाले
अच्छा कुठली शाळा चांगली आहे तुम्हाला काही माहिती आहे का माझी मुलगी लहान आहे तर मग ति तिला घालायचंय मला
तुम्ही कुठून बोलताय नाशिक वरून
हो नाशिक रोड अच्छा ह्
तुमची कितवीला गेली मुलगी का
आता ती आता सिनियरला आहे
होय फर्स्ट सिनियरला गेली काय ते आता हम् कोणत्या शाळेत घातलं का नाही घातलं
आता तिला लिटल प्ले ह्युमन स्कूल मध्ये टाकलंय. म्हणजे आजच फर्स्ट डे होता तिचा तर म्हणलं मग एखाद्या वेळेस चांगला अजून त्यापेक्षा चांगला स्कूल असेल तर तिथं टाकता येईल मग. काय केलं पाहिजे पोरींच्या शिक्ष शिक्षणा साठी नवीन काहीतरी.
मी मुंबई वरून बोलते ना मला इकडच माहिती आहे. तुमच्या इकडच नाय माहिती नाही. आहे ह एकच मुलगी आहे का?
नाही दोन मुली एक लहान आहे आ अजून आठ दहा महिन्याची आहे. आणि एकीला आत्ता सिनियर ला टाकलेल आहे या वर्षी. हो ना पुढच्या वर्षी पण तिला फर्स्ट ला टाकावं लागेल ना तर मग आतापासूनच आपण ह्याच्यात राहिल म्हणजे मग बरोबर. हम.
हम्म बाकी काय म्हणते.
काय तुमचाच मुल कितवी ला आहे तुमची मुलगी तई.
लग्न झालंय माझ्या मुलीच जॉब करते मुलगी हा तिला इंजि इंजिनीरिंग लग्न झालंय दो मुलाचा पन मुलीच पण दोघांच पण. दोघे पण जॉब ला आहेत. हम हो.
मग तुम्ही काही अ अस म्हणजे असं देवाचं वगैरे करता का काही स्वामी समर्थानच.
हा करते मी स्वामी समर्थांच करते. माळ वगैरे जपते. मध्ये ते स्वामी चरित्र सारामृत वाचत होते मी मध्ये ते सात केले त्याची पूर्ण केलेली
हम्म
केले पूर्ण. हम्
मी पण करते स्वामी समर्थांचं त्याच्यामध्ये पण चांगलं आहे म्हणजे स्वामींनी सांगितलेले दूज म्हणा किंवा मग आपल्या संस्कृतीविषयी म्हणा. अ बरेच काही त भेटत जर पाऊस नसेल पडत तर प्रजन्य सुक्त वगैरे चांगल्या संस्कृती ती पण त्यातून जपता येत की आपल्याला आणि आता सध्या तर पावसाळ्याचे दिवस चालू झाले तरी
पाऊस नाही हो बर
आणि विशेष म्हणजे नाशिकला तरी फर्स्ट टाइम मला असं वाटतं की एवढा कडाक्याचा उन्हाळा पडलाय कारण की लोकां ची झाड तोडण्याची पद्धत खूप फास्ट पुढं गेलेली आहे झाड लावायला कमी आणि तोडायला जास्त चालू झाले
हो तेच त आमच्याकडे पण म्हणजे सगळीकडेच या वर्षी आहे गरमी फक्त नाशिक मध्येच नाही मुंबईमध्येध्ये किंवा कुठल्या सगळ्या सगळीकडे जास्त पडलेली आहे कारण पाण्याचा किती प्रॉब्लेम आहेत सगळीकडे
मग याच्यामुळे काय होत कि आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम येतोय किंवा मग बाहेर हिंडतोय आपण त्यामुळे आपल्या पण शरीरामध्ये हिट जात आणि त्या हीट मु काय होत आजार खूप वाढायला लागले इथ गुडगे विशेष म्हणजे महिलांमध्ये कसं झालंय प्रोटीन कमी असत त्यामुळे गुडघे दुखी म्हणा सांदे दुखी म्हणा किती वेळा आजाराच प्रमाण वाढत चाललेलं आहे हम् आणि आता तर काय ह्या युद्धामुळ तर अजूनच परिस्थिती बिकट होऊन गेलेली आहे
तेच ना सगळी महागाई पण वाढली दिल ते एक दोन वेळेस परत
हो खूप महागाई वाढ.. ही वाढून टिली म्हणजे दोघनी काम करून पण घर चालवणं कठीण होतंय आता सध्याच्या युगामध्ये
हो तेच ना
खूप बेकार कंडिशन झाली ना
हम्म आमच्या भरपूर ऊन आहे आत्ता दुपारी बारा वाजे खूप कडक ऊन पडल सकाळी आठ तेवढं कडक ऊन पडतं असं दुपार सारख ऊन पडत
हो ना सकाळच्या उन्हाचाच असं वाटत की आता सकाळ नाही झालेली दुपारच झाली ते ऊन बघितल्यानंतर तो तसच जाणवत कारण की त्या जी हवा येती ना त्या हवेतून सुद्धा स गरमी गरम वाफा येतायेत त्याच्यामुळे लगेच आपलं शरीर हिट होऊन चाललंय गरम लाग की आपल्याला कुठं ताप आलाय का काय अस तर जाणवायलाग आणि आता नाही का काल परवाच बघा एक न्यूज होती की ह्या गरमीमुळेच एक लहान बाळ त्याला जास्त ऊन लागलं आणि त्या त्यामुळे त्याला त्याच्या आईने काय केलं त्याला पत्र्याचं घर त्यांचं
हा हा
त्याच्यामध्ये त्यांनी जोळी बांधली त्या जोळीमध्ये त्या बाळाला झोपवलं तर त्या भाड्याला गरमी मुळ त्याचा म्हणजे गुदमरा झाला त्या झोळीमध्ये आणि बा बाळ म्हणजे डेथ झाल म्हणजे एवढी भयानक गरमी अ चालू झालेली आहे त्या गर्मीला असं तोंडच नाही राहिलेलं कि बाहेर मुणाला बघण म्हटलं तरी डोळ्याला त्रास होतोयथो
हो ना
त्रास नाही झालेला आहे असं जगायचं म्हटलं तरी अवघड होऊन गेलेलं आहे सध्याच युग
आपण मनुष्य म्हणजे आपले मानव जातच त्याला सगळना कारणीभूत आहे ना आपण काहीच आहे तेी पण झाडं तोडतोय त्यामुळे ढग कसे थांबणार ना ढग पण म्ह ते य त्यामुळे पाऊस पण पडत नाही
झाडच तोडाय लागल्या मु आपल्याकडे मान्सून नेण्याची हेच राहिली नाही ना अपेक्षा ठेव ठेवत नाही ना चला घर हड तोडा घर बनध बिल्डिंग बनधदा हेच चालू आहे की एखादं झाड लावायचं एखादा तोडायचं असं सुद्धा नाहीये दहा झाड तोडतील तेव्हा एखादा कुठ तरी एखादा झाडला त्याच उगवण्यापर्यंतचा प्रवास पुन्हा दहा वीस वर्ष त्याच्यात जातील मग त्याच्यानंतर ह पण इथ आधी तोडतोय आपण किती त्याच्या आधी दोन तीन वर्ष झाड लावले तर तिथ कुठेतरी परिस्थिती म्हणजे सांभाळली जाईल सुधारली जाईल पण तसं होत नाही ना सध्या म्हणून ते काय होतय फक्त तोडण्याचा प्रयत्न करताय आणि येण्यास साठी काही मार्गच नाही ना मग लावलेले झाड तोडतायस त म हम आणि प्रत्येकाच्या बाबतीत आहे त्या ठिकाणी मी ्या किंवा तुम्ही असू द्या अजून कोणी असू द्या प्रत्येक जण तेच करते झाड तोडण्याचाच प्रयत्न करते लावण्याचा कोणीच करत नाही तर आम्ही तरी एक मोहीम घेत लि होती त कि एका एक झाड जर तोडायचंय एखाद्याला तर त्यांनी कमीत कमी आधी दोन वर्ष दोन झाडं लावायला पाहिजे पण त्यातून काहीच निष्पन्न नाही झालं कारण की लोक पण ते ऐकायलाच तयार नाही आपण म्हणतोय तर हा हे काय खूप शान झाले काना जास्त कळतं का असं बोलायला लागले ते
हो लोकांना एक विचार करत त्याचछा
विचारच नाही म्हणजे आपण तोडतोय बाबा मग नाही आपण पण एखादं झाड लावलं पाहिजे त्यातून आपल्याला ऑक्सिजन पण भेटणार आहे पुन व जर तर अ ओजन व्हायच तर जो साचणार आहे त्याच्यामुळे आपल्याला अ जास्त गरमी सहन करावी लागेल ह्या आणि एवढंच सहन करून पण त्यांना समजतच नाही कि नाही पाहिजे बुवा आज तारीख बघा सोळा तारीख ाली तरी पण पावसाचा काहीच पत्ता नाही
मे महिन्यासारखं ऊन पडलंय मे महिन्यासारखं नाहीदा कडकला हम् बसत
उन्हाचं प्रमाणच तेवढं वाढून चाललं तरी पण समजत नाही घ आप पण नाही असं नाही करायला पाहिजे अस
हम्म हॅलो हा बोला ना बोला
तेच ना काय कर काय लोकांना आपण आपल्याकडून होतील तेवढे प्रयत्न करायला पाहिजे कि नाही बुवा तुम्ही झाड तोडताय तर मग दुसरे दोन तरी झाड लावा म्हणजे ते पुढच्या चार पाच वर्षात तरी आपल्याला त्याची हवा भेटेल किंवा फळ म्हणा ऑक्सिजन म्हणा त्यातून भेट असं काहीतरी करायला पाहिजे आपल्या समोर जर दिसत एखादं जण जर झाड तोडत तर त्याला खरंच सांगायला पाहिजे की नाही बावा तू हे झाड तोडतेय तर तू दाखव की कुठं एखादं झाड लावलंय का तू तू स्वतःहून कुठ त्या एखाद्या झाडाला मोठं केलंय का ते आलेल्या झाडाला पण तोडायला तुम्ही थांबय पण मग तुम्ही स्वतःहून कुठ काही केलंय का कारण की एवढं रस्त्यान झाड लावू शकतो आपण पण मग तिथं असं नाहीये कि तिथ जाऊन एखाद झाड लावावं मग त्याची देखभाल करावी किंवा त्याच एक बघा आपण कुठली पण गोष्ट करतो तेव्हा त्याचा एक अभिमान असतो की नाही मी हे गोष्ट केलं म्हणून मला ह्याच हे भेटलं बुवा आपण घरच्या सा पण बघा एखादी गोष्ट कुठ ख एक खाद्य पदार्थ जरी बनवला आज आपण पोळी भाजी बनवली ण ती भाजी रुचकर झाली का नाही हची जर आपल्याला कोणी जर म्हणजे सांगितलं पोच पावती भेटली तर त्याचं काहीतरी महत्त्व आपल्याला पण मिळत तस हा मग तस एखादं झाड लावलं समजा आपण आंब्याच सलल त्याचा एखादा आंबा जरी पण हे मी झाड लावलेलं आहे मी लावलेल्या झाडाचा फळ आहे असं सांगण्यामध्ये कि म्हणजे आत्मीयता निर्माण पण होती त्याच्याबद्दल आपल्याला आणि आपल्याला जवळीक निर्माण होती म्हणजे लहान लेकरांना कळत या गोष्टी पण मोठ्या माणसांना समजायला खूप वेळ लागायला
हम्म माणूसच कारलेली तर सगळ्या ह्या पाऊस मूळे
माणसामुळे आपण स्वतःच टार्गेट आहोत त्या गोष्टी.
बरोबर.
कारण की आपणच बघा कुठ जर रस्त्याने झाड तोडत असेल तर आपण नाही म्हणणार त्यांना का तोडतोय तो झाड तर उलट म्हणतो का तोडण आपल्याला काय करायचय कुठ आपलय एक तर आपण हे म्हणतोय आणि एखाद्या वेळेस समजा आपण म्हणायला गेलो तर पुढ काय म्हणणार आपल्याला कि तुला काय करायचय हा. काय करायचय आम्ही आमच तोडतोय अस म त्याच्या मुळे काय होऊन चाल की मग बोलायला पण आपल्याला त्या गोष्टीबद्दल हे होऊन चाल. कि नाही भाऊ आपण बोलल तर हा आपल्याला बोल. चला त्यापेक्षा पुढं. तस नाही करायला पाहिजे पण त्या गोष्टी चुकून जात हातातून चुकून बावन आपल्याकडनं. चालेल ताई थँक यू.